कोण? हा, आवाज येतोय? हो हो.
हो हो, माझा पर पडतोय ना क्लिअर.
हो हो, येतोय क्लिअर येतोय.
कशा आहात. ताई काय चालय?
आम्ही निवांत, तुम्ही सांगा तुमच्याकडे काय चालूय?
आम्ही पण निवां.
आपण सकाळी सकाळी कॉल करतोय. हो मी स्टुडंट आहे त्यामुळे सध्या. तरी माझा निवांत चालु आहे
अच्छा छान
हम्म.
कोणत्या विषयावर बोलुया आपण आता.
अ आपण खाण्याच्या विषयावरती बोलणार होतो, म्हणजे खाण्याच्या सवयी, खाण्याच्या आवडी-निवडी. ह
हो ठीक आहे चालेल, तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो, म्हणजे असं स्पेशल कोणता आहे तुमचा, आवडीचा
स्पेशल असं काही म्हणता येणार, नाही म्हणजे लई आहेत, असे ब मोठी लिस्ट आहे, म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्र प्रियंका स्पेशल, काय ती पुरणपोळी पासुन ते बऱ्याच काय-काय.
हो, हो.
हा. पण मी हाच विषय का निवडला माहिती का कारण मला खायची फार हे आहे काय ते हाऊस आहे, आणि हा आणि आणि तेवढ्याच मला म्हणजे, अलर्जी पण आहेत खाण्याच्या
हो. का.
हा म्हणजे मला जास्त खाण अस रुचत नाही म्हणजे अगदी बेसन पासुन हे आपल साधं जेवण पण अगदी लिमिटेड ठेवाव लागतं.
अच्छा!
ह अगदी वडापाव खायचा झाला तरी, तो पण लिमिटेड खा. पोळी खायची झाली तर, तिही लिमिटेड खा म्हणजे आता आपल्याकडे आता तर पोळी ते सण होऊन गेले ना.
हो पुरणपोळीचे.
हा एकच पोळी एकच एका पोळीत हा, सो तुमच्याकडे कुठले स्पेशल पदार्थ असतात?
आमच्याकडे स्पेशल असं नाही, पण आता सध्या कसं धोंडा चालु आहे ना धोंडे जेवण त्यामुळे पुरणपोळीच जास्त तेच चालु आहे एक. हा महिना तरी पुरणपोळी आंबारस याच्यातच चालु आहे.
वाव आणि हे जाम आवडतं.
तुमच्याकडे पुरणपोळी कशी बनवता? म्हणजे असं ती तव्यावरची कि ती खापरावरची मांडे म्हणतात हे बनवता
अं तव्यावरची बनवतात आमच्या इकडें जास्तीत जास्त
हो का नाही आमच्या इकडे मांड्यावरची जे ते खापरावरची आहे ना मांडे बोलत ते स्पेश आमच्याकडे जादा तर तेच बनावले जा
हो म खाल्ली आहे मी ती पण
हो ना छान लागतेय ना
आवाज येतोय का
हो मला येतोय तुमचा आवाज तुम्हाला येतोय का माझा
हो हो आला आला आता आला खाल्लीय मी ती पण पोळी ती पण छान लागते.
हो.
असं फिरणं वगैरे झालंय ना तर खाल्ली आहे मी ती पण पोळी पण मला जास्त खायची नसल्यामुळे ती तेलाची पोळी पण असते बघा तुमच्या इकडे जास्त करतात.
कोणती?
तेलाची पोळी अशी तेल लावून जास्त तेल लावून करतात. ती पण अशी त्या ह्याच्यावरतीच भाजतात.
हो खापराच.
हम् मस्त लागते ती पण पोळी. हो हो.
हो.
पण टेस्ट पण वेगवेगळ्या लागतात. म्हणजे आम्ही करतो ती पोळी तुमच्याकडे बनवतात ती पोळी जरा अस त्याच्यात थोडासा बदल केला तरी त्याच्या टेस्ट चेंज होतात.
नी पुरणमध्ये अस चिवेलची वगैरे टाकल्यावर ती मध्ये अजून टेस्ट छान लागते.
हो हो खूप
हम्म.
खूप छान लागतेय ते. तुमच्या आवडीचा विशेष कुठला असा पदार्थ आहे.
नाही असं विशेष असं काही नाही. आवडते मला वांग्याच भरीत आणि बाजरीची भाकरी जास्त आवडते.
वाव अगदी अस्सल.
हो.
एकच नंबर.
ह ते बनवतो पण ना असं आणि बनवायला पण इझी पटकन पण होऊन जातं वेळ पण नाही लागत.
अच्छा हो. मग तुम्ही वांग्याच भरीत अस आपल्या साध्या वांग्यांच बनवता आणि भाजून बनवता की कस बनवता?
नाही वांगी म्हणजे अ जेव्हा आम्ही कधी की चुलीवरच करतो ना म्हणजे बाजरीची भाकरी वगैरे चुलीवरती करतो ना? तर ते चुलीमध्ये आर असतो ना त्या आरामध्ये वांगे वाजतो जेव्हा आमचे घर ची वांगी असतात ते की पिवर असत ना त्यांना पावडर वगैरे अस केमिकल नसत फवारलेल मते डायरेक्टली त्यात चुलीवरती आहारात भाजून घ्यायचे ह त्यात कांदा कोशंबिरी हिरवा मिरची ते टाकून मग त्याची बनवायचे.
असलं खाऊन खूप दिवस झाले हो खरंच. तोंडाला पाणी सुटलं सांगताना सुद्धा.
हो म आज बनवा खा मस्त.
अ आमच्या इकडं चूल नाहीये ना पण! आता त्याला फार दिवस झाले हो. त्यासाठी गावाकडे जाऊ लाग ते पण गावाकडे सुद्धा आता चुली बंद व्हायची वेळ आणली लोकांनी.
हो नाही पण आता गॅस टाकी बंद होतय ना गॅस भेटत नाही मग चुलीवरती रिटर्न सुरू झालं आता भरपूर चुलीचा वापर करता य.
हो पण जे आचं स्वतःच घर आहे जे खाली राहत त्यांच्यासाठी ते पॉसिबल आहे अपमें आपरमेंट वाल्यांना ते पॉसिबल नाही ना चूल वगैरे.
हो नाही खेडेगावात तरी आहे म्हणजे प्रत्येकाकडे आहेच वेळ काळामला
हो हो तेच की त्यासाठी मग गावाकडे जावं लागेल आम्हाला. आहे आमचं पण पण आता गावी जाणं शक्य की नाहीये ना सार कमी तरी नसतेच कधी त्यामुळे आता ते तसलं ते असलवालं जेवण जेवन खूप दिवस झाले बघा
होा हो
आमच्या घरी तर अशी ना म्हणजे मला लहानपणापासूनच पुरण वगैरे आवडतं आमच्या अस घर मोठं आहे ना तर ना आमच्या घरात अशी एक प्रथा होती भारीपैकी म्हणजे ती अजून पण आहे पुरणपोळी केली ना पुरणाच जे ते छोट छोट गोळ्यांसारख तेवढ माझ्या माझ साठी तेवढं ठेवायचे एवढं मला आवरायचं अ आणि प्रत्येक घरात जायचं द्या माझ्या वाटणीचं द्या
हो का आही तुम्हाला जास्तच आवडतं पुरण
हो प्रचंड प्रचंड प्रचंड आवड तर मलपूर पुरणले आवडतं मला आणि कधी गेले तर माझ्या आजी आवर जून करती पुरण
हम ह गावाकडे जात तेव्हा
हो नाही गेलो तरी जेव्हा येणार असतात तेव्हा पोळ्याच पाठवत खास करून मला उन्हा ते बेंदूर वगैरे असतो की नाही माहिती का तुम्हाला ते बैलांच काहीतरी सण असतो बघा
हो आमच्या इकडे पोळा बोलतात त्याला
हा हा हा हा हा हा तेच ते तर त्यावेळेला ते बनवतात बघा ते गुळ घालून चपातीच्या पिठात गुळ घालून त्या असं ह्याच्या सर्ग बनवतात काय म्हणतात त्याला अ हा हा हा ते पण ते पण असलं भारी लागतेय ना बसतलाते
हो ते पण छान लागत आणि कडक केलं तर ते जास्त छान थोडस मंद गॅस वती थोडं जास्त वेळ तळून घ्यायचं मग ते कडपणा येतो त्याला
हा पण ते नमकीन सारखं होते ते नमकीन सारखं होते नुसतं मऊ झालेलं पण ते वेगळं वाटत ते दोन वेगळे वेगळे करायचे भारी लागतात ते पण अे काही पदार्थ आहे तो ते ना आजकाल कोण बनवत नाही आणि आजच्या सगळ्या इन्स्टंट जमान्यात ना ते त्याची करण्याची पद्धत पण बदलल्या आणि चव पण बदल त्यामुळे जुन्या लोकांनाच येते तुमच्याकडे उन्हाळी कामं करतात का हो
नाही उन्हाळ्यात म्हणजे असतातच काम आमच्याकडे पाण्याच काही प्रॉब्लेम नाहीये पाणी असतात. बाराही महिने त्यामुळे मग काम चालूच असतात उन्हाळी पण
नाही नाही तस म्हणायचं नव्हतं मला उन्हाळी काम म्हणजे आपण वाळवण वगैरे करतो.
हो हो करतो ना.
हा मग ते तसलं हा हा हा. ते पण आता बऱ्याच लेडीज कमी झालेलं आहे. म्हणजे ज्या आता म्हणजे जास्त वयानी आहेत त्यांच्याच घरात होते बाकी सगळे विकतच. सात.
हो कार क त्याला करनाला पण खूप वेळ जातो आणि तर असं सर्व कंटाळा करायला लागले ना. मग आता त्याचा एक छान बिझनेस पण झालाय बऱ्याच महिला तो एक बिझनेस म्हणून करता
हो हो हो
यवढ इन्कम पण घता येत म्हणजे तो एक बिझनेस छान आहे कमी शिकलेल्या किंवा काहीतरी करायचं असेल त्यांच्यासाठी पापड असेल कुरडाया नागलीची पापडी तांदळ पापडी बनवून दता आता
सगळं सगळ पण घरात करण्याची मज्जा वेगळी असायची म्हणजे न तू असं ते सणा सारखं. मा का म्हणजे आ ब स घरात डळायच. चाळायचं ते भिज घालायचं ते भिजवल्यानंतर सगळ्यांच्या वाटणीला येणार थोडं थोडस मग त पुन्हा ते पापड काढण्याचा एक कार्यक्रम असायचा पाणी मारून संध्याकाळी त्याासभर मी काढू का तू काढू. म्हणजे मी एकत्र फॅमिलीतून आहे ना तर आम्ही सगळीजण भावं र्र म्हणे आ वेग झालो प ल आ्. सगळ एकत्रच होतो हा. त्यामुळे ती म्हणजेवी अगदी शेवया सुद्धा घरात बनवायच्या मग ती शेवया चाळायला बसायचं. भारी मज्जा होती तेव्हा घरच
हो जुना काळ छानच होता. अ ठीक आहे तई आपले दहा मिनिट झालेय. ठी हो छान वाटलं तुमच्या हो.
हो धन्यवाद.